हॅलो आवाज याला का हॅलो हॅलो हा आवाज आला का म्हटलं हॅलो
थाम एक मिनिट सुमित हॅलो
आवर लगेच
हो तयारच आहे
हा हा हा घरी
काय म्हणता
काय म्हणता म्हटलं
मी जॉइन झालो
हाव का
दोन तीन प्रष्न पडल्यात
होय
जेवण झालं का नाही म्हटलं
जेवण नाही झाल अजून काही नाही जेवणात
अजून काय म्हणतो
थांब एक मिनट बरं
कुठं आहेस
लॅबवर आलो ना
काय करायला जात नाही का लायब्ररीले
अच्छा अच्छा लॅब्रेरीत हाय काय जायचा आपल्याले
हॅलो
जायचं काही म्हणलं आपल्याले
हो त्याला वाटते पीठ
हॅलो
थांब -थांब बोल आता कुठ जायायच?
काहि नाहीत.
गावात का?
हां का हां गावात.
ह जाऊ ना पाऊ ना.. होक आजच. येतो लोक तर म्हज जीत ना.
चारक.
चार वाजता.
हो न.
जाऊ ना मग
वाघा सारखे घास.
हो.
ते.
हॅलो.
हवा म्हटलेली लई जोराची आहे म्हटलं बाहेर.
हा हवा सुटली ना.
हवाला जागा लायनीवर.
बर नाही सुट्ट द्यावाला. पाणी येणार नाही तेवढंच
आणि पाहिजे रे बाबा आणखी
अच्छा भे ठोक थोडी येते म्हणते अस जरा जरा येते थांबते जरा य थांबते बीमार कर.
नाही असं म्हणजे एक सारखं नाही पाहिजे फक्त.
हम्म.
एक सारखं असलं की लेही होती.
तेच न.
हम्म एकसारखं नाही पहिजे असंच ते कशाले.
हा.
बा सांगतोय बा पंप द्याल.
काय करता हे ते बघु.
हो आणिर पंप द्या लागते म्हटलं तेव्हा पाठीवर मग.
ह हो जुन घरात.
हम्म खाऊन.
नेऊन नेऊन द्यायचं मुकाट्याने न ते हे करता. हा.
हा हा.
वरार जात.
का पाऊस पडते ते हार.
अरे बाप्पा माझ्याकडे ना पंप फिमप आहे
मध्ये जा लागते डबल वावरत एकदा झोरी फवारव लागते साईडचे.
हम.
मेल चल दे. ओरडतील भयानक, हम्म.
अच्छा! तुला दुसरा काही आवाज आला का का बॅकग्राउंड बिग्राउऊंडचा?
कशाचा नाही.
नाही ना.
आ हा.
यश पाटील.
हम्म काय झालंय?
काय नाही.
हम्म हम्.
तेच म्हणलं माय फोनचा आवाज यायला लागला की काय?
नाही नाही, आवाज नाही आला मला.
हम्म, मग अजून?.
काय नाही, आता काय करू काही समजना झालंय. दोन दिवस आहे फक्त, दोन तीन दिवस आहे, तेच्या आहे ते देऊया उद्या.
ते ज्या आज येणार होत ना, उद्या यायला लागला काय आता?
उद्या येतो म्हणाले ते.
हे म्हणावं लवकर. हो, मला बी.
काल पण, यवतमाळ.
अरे बापरे! मग आम्ही आपण कोणाला जाव, तिकडं बंद कराव त्यांना बसत द्याऊ ना आपल्याला.
नाही, रेल्वे कशी बंद राहणार.
हम्
काल महाराष्ट्र, कालचा. काल महाराष्ट्र, हे तंबरच काल ते.
होय.
काल होतं आपुले म्हणून ते. त्यांना पण केलता? दुकानं बंद करतो.
अकोला बंद होता की काय?
हो ना.
मग? आपण गेल्यावर काही बंद नाही करा म्हणतय ना.
सत्तावीस तारखेला भारत बंद करायला.
हा हा हा
हा हा, बोला ताई.
सत्तावीसला निघणार आहो ना आपण सत्तावीसला आपला बसमध्ये आ ट्रेन मध्ये जाते.
हम्म बंद करणार आहे तर भारत बंद करणार आहे म्हणल सत्तावीस तारखेला हम
केला तर केला आपण ट्रेन मध्येच राहतो ना
काय माहित बाबा काय होते. या टाइमाला इथुन काढली आपण‌ मग
मला आपण थोडे काढले आता ते टाईम ते ट्रिपच्या टाइमालेच आले मी काय तर आम्ही काय करू
अं
ट्रिपच्या टाइमात सगळ्या दुःख न एक्सप्लोतच चालय सगळ आता काय
तुम्हाल हे पाठवायच होत ना इंस्टा वर रीलस
ह हं
आणि जंतर मंतर चालल गावल
ते हे करू लागल्यावर
त्यांच
जंतर मंतर लयच जे आहे ते आहे म्हणल
कॅन्सल करू का?
नाही रे बापा
कॅन्सल तर कॅन्सल
ते कॅन्सल झाल की मग सगळे मला काय माहीत
काय म्हणल?
पाहु म्हटल आता काय होते
तेच
बंद नाही झााल पाहिजे बंद काय खर नाही बा म्हणलं
बंद नाही ठेवा खरंच बाबा ते
हवा तब आहे हवा एवढी सुटली
आव असं थोड आहे
हॅलो काहीच नाही बघ आज कमाणार मस्त बसतो लॅब मध्ये जाऊन अभ्यास करतो मस्त आता
अभ्यास करत का मग
हं
कुठे करत म्हणला अभ्यास अरे पेपर लीक होतात.
लेक्चर पाहा लागल न
पेपर लीकच होणार आहे मग काय करत अभ्यास करून.
काय म्हनताय?
ते पाय.
् नाही त आपला हे ऊन लाग गावात ये.
आवाज नाही आला होता बरोबर.
पाहू म्हटलं काय होते आता.
हा हो.
बंद म्हणायला लगली ना सत्तावीस तारखेला ये भरत बंद करणार हाय ते.
काय माहित काय होतंय.
चलऊ कुठे न नाण्या आलग नाही घरी आणची.
कोण?
धन्या.
नाही डबल फोन नाही केला आमच घरी आलो.
पण पुलावरून घरी गेली नाही.
हम्म.
ह्
नव्हतंच कोणी इथ काय थांबाव म्हणलं.
अम य चारप असतायु मी काय हो हरकनाथ
ह न बरतीसल
काय पसूनस कट ज
हो
हो बाकीे?
काय नाही आता.